येतोय आवाज
हा हा येतोय येतोय तुम्हाला येतंय ना माझा
हो येतोय ना
ते जाऊ मगाशी पण कॉल आलेला ना, तर मग त्या कोणाला आवाजच येत नव्हता माझा.
नाही ऍक्च्युली ना, तुमचा आवाज आहे ना कमी ये. मोबाईलचा आवाज कमी आहे की,
नाही नाही नाही मोबाईलचा नाही प्रॉब्लेम. कारण मी पण जोरातच बोलते मोबाईलचं पण फुलच वॉल्यूम केलं आहे त्याचं ना स्पीकरचा काहीतरी प्रॉब्लेम ये. हेडफोन लावला तरी, पण तसा तसाच आवाज येतो बारीक. आणि असं नॉर्मली बोललो तरी पण बारीकच.
व्यवस्थित येतो. मध्येच कमी येतो असं होऊन जातंय त्याचं. हम्म
बाकी अजून झालंय कोणाचं,
नाही आत्ताच स्वयंपाकाला लागले. हो हा आता स्वयंपाक. काला लागले आता होईल.
हम्म.. तिकडे काय मग कसं मेनू, कसं असतो. फक्त पुरणपोळी आमटी,
हा रस भाजीपोळीचं काय, नाही हा मग तसं, पुरणपोळीच जेवण असलं का मग भाजीपोळी वेग वगैरे नाही करायची गरज पडत.
हा हम्म हम्म तेच ना.
हम्म मग नाही करत भाजी पोळी.
हा नाही इकडे इकड कंपल्सरी असतं भाजी पोळी पण असते. कंपल्सरी वर,
करायची ठरली ना, तर मेथीची भाजी असते.
हा आमच्या इकडे फ्लॉवर, हा फ्लॉवर, वटाणा, बटाट्याची असते कंपल्सरी.
ती पण करावं लागते असं,
हा.. म्हणजे आता असं, फक्त पुरणपोळी नाही खात भाजी तेच.
हा म्हणजे घरामध्ये असं म्हणताय होय, हा म्हणजे नुसतं पुरण पोळीवर जेवण नाही होणार, असं त्याच्या जोडीला भाजी पोळी वगैरे पाहिजेच.
भाजीपोळी कंपल्सरी असतेच. त्यात मग अजून काही सनवार असला का मग जूकूम असतो जेवायला.
हम्म..
मग कोणी ना, कोणी जोडी असतेच.
हा मग काय, नाही आमच्या घरात चालून जातं. होऊन जात ना मग,
हम्म.. बाकी अजून तुमची पोरं,
माझी मुलं मोठी येत.
मोठी आहेत का, अच्छा
हा माझी मुलं मोठी आहेत. एक काय नाईंथला आहे एक फोर्थला ये.
का.. हा बऱ्याच लोकांच्यात मोठेच आहे.
मगं आता मी,
हा मीच एक अशी असणार जिचं बेबी सगळ्यात लहान आहे.
नाही आहेत ना आज अजून आहेत ना, आता मागे एक जणीला पण कॉल केलेला ना त्यांच पण बाळ लहानचं.
हा हा हा नाही आतापर्यंत मी जेवढयांशी बोलली ना, जेवढयांशी मी बोली. हा... मी बऱ्याच लोकांच्या सगळ्यात मोठ सोबतच बोलली.
अहो मग त्याला काय आता हे बघा त्या निमित्ताने नवीन फ्रेंड काही का असेना नवीन माहिती मिळते नवीन भागाभागातली माहिती मिळते आहे कि नाही
हो ते तर आहे नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात हा
बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते नवीन सगळं
आता कालचाच अनुभव म्हणजे मी एकीला फोन केलेला म्हणजे त्यांचा पण आ मग हा बोल बोला ना
बोला ना तुम्ही बोला ना
मग त्या ना ऍक्च्युली एजने खूप मोठ्या होत म्हणजे त्यांच्या बोलण्या हिशोबाने असं वाटलं अब्वो फोर्टी फिफ्टी प्लस असतील हा वयस्कर होते पण एवढ्या छान बोलत होत्या म्हणजे असं वाटलच नाही की फर्स्ट टाइम बोलते आहे ते झालं मग ते आता खूप वर्ष म्हणजे ते बोलले जवळजवळ बतीस वर्ष झालेले लग्नाला ते एकादशीचा उपवास करत होते आणि मग आता त्यांच्या तब्येतीमुळे त्यांनी उपवास करण सोडलं पण
हा
नाही करत मग तुम्ही भात नका खाऊ अस तर त्यांनी विचार का म्हटलं एकादशीला तर शक्यतो त भात खात नाही कारण की भात पूर्ण अन्न असतो मग आपण उपवास सोडताना पहिले भातच खात असतो म्हणून मग आपण भात ए त्यांना अक्चुअली माझ्याकडं शिकायला मला ते तेच बोलत होते की तू एवढी लहान असून म्हणजे तु्याकडनं शिकायला
मी पण तेच म्हणतेय खरंच लहान असून पण एवढे सगळे उपवास करतात मी फक्त महिन्यातले एक एक फक्त संकष्ट चतुर्थीचा उपवास करते बस बा कि मग वर्षभरातले इथे एकादस मोठे एकादस शिवरात्र वगैरे हे कॉमन आहे हे कसे हे कॉमन आहे पण बाकी सर्व महिने पौर्णिमा एकादश प्रदोष हे हे बाकीचे कोणतेच नाही करत
मला इकडे ना घरातल्या घरात आम्ही सत्य दत्त किंवा सत्यनारायणची करतो आता इथे कशे माझे सासरकडचे ना अं म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर म्हणजे मी फर्स्ट टाईम ऐकलेल्या सगळ्या गोष्टी म्हणजे घर घरी सत्यनारायण ची सत्य दत्त पूजा सगळे श्लोक पाठ इव्हन माझा मुलगा हे ना लहान त्याला पूजा करायला तो लवकर उठून त्याच्या बाबांना उठवतो बाबा बाप्पा बाप्पा असं करतो आंघोळ करायच हा अक्युअलि हा आणि आणि कसं मग माझ्या प्रेग्नेंसीमध्ये पण मी कसं सहा महिने माझं पारायण कंटिन्यू होत स हा स्वामींचं पारण माझं अखंड होत आ आणि मग सप्ता पण मी केलेला म्हणजे खाली एक धान्यावरच होती म्हणजे प्रेग्नेंट होती मी पण तरी पण एक धान्य खाल्लं खाली घोंगळीवर झोपली
एकच धान्य खा स्वामींचं करायचं एकच धान्य चालत
हो हो मग ते सगळं मी पाळलेलं म्हणजे सहा महिने मी होत स्वामींच आणि त्यात त्याची हो नाही नाही बाकीच खाल् मी पण जेव्हा स्वामींचा सप्ता जेव्हा करायची तेव्हा एक धान्य होत हा हो आणि बाकीच त मी बिना कां लसूनच होत पण खाली तर
हा
मी आहे हो हो म्हणून मग कसं याच म्हणजे माझ मुल अस अक्षरश अस वाटत ना खरच ते पारायणच फळ आहे कारण की तो पहिला शब्द जेव्हा तू बोलला ना तो दत्
हा अरे बापरे खरच मग
इव्हन तुम्हाला सांगतात ना माझ्या अंगावर काटे येत माहिती ये म्हणजे तो त्याला त्याला बरोबर दत्तम बोलतो मी बाबा कुठे सांगितलं हॉलमध्येध्ये मोठी फ्रेम आहे आमची. तिकडे हॉलमध्येध्ये जातो आणि ते फ्रेम ला हो हो आणि त्याची सवय कशी उठल्यावर ना बेडरूम मध्ये अऍक्च्युली आम्ही यंत्र लावलेलो आहे त्याच्यासाठी तच आपली ते यंत्र असत. जपाच ते लावलंय तर ते
ते कंटिन्यू कानावर पडतं त्याच्या.
आणि दर्शन घेतो उठल्यावर पहिली त्याच्या त्याला दर्शन घ्यायचं असतो. कळे व इथे देवघरात जातो अन् म पुढे हॉल म जातो येतो बाबांना उठवतो. बा अंगोय बाबा- बाप्पा झालं.
ते कंटिन्यू घरामध्ये त्याच वातावरणात असतात ना मुलं तर बरोबर आणि गर्भसंस्कार पण तसेच.
हो हा आणि कस आहे तो- म्हणजे सगळे म्हणतात मी अजून काही बघितलं नाही पण मग हे म्हणतात की माझ्या सासऱ्यांचे पप्पा हा पूर्वज आलेले कारण की तो आता सुद्धा जेवणा माझी आत्या सासू आहे ना?
हा हा
तने हाक मारायचे ना त्याच पद्धतीने आपण हाक मारतो, हो.
आवाज जे अस आवाज देत असतील त्या त्या तसाच हा बोलत असेल. मंगा मग कोणीतरी. व्यक्ती आलेला आहे जन्माला असं नाही का?
त्यांचच नाव येत त्यांचं नाव नीता आहे ना तो तर नीता नीता असं करतो. हा हम् आणि तस जन्म झाला झाला. ना तर ते लावलेला होता माहितय का? म्हणजे जसा झाला ना हो हो. म्हणजे अक्षरशः असं वाटत होतो डिलिव्हरी झाली कोणत त्याला कुंकुवाचा गंध लावलाय.
गंध एकदम लाल लाल दिसत असेल ना?
हो अजून आता पण दिसतो त्याचा.
हो ना माझ्या पण नाही ना लहान मुलगा आहे ना? माझा त्याच्या पण मानेवर आहे. असू पूर्वी म्हणजे क त तुम्ही कपाळावर लावलेलं म्हणताय तस ते. ह तस त्यांनी मानेला लाल टीकाा लावलेला होता ते ना. कुंकवाचा तर तस त्याच्या मानेवर केस. म अस ना नाही संपूर्ण लाल अस माई पासून तिथे लाल आलेले आहे जन्मताच.
इकडेच आहे, टीका दिसतो तेच. क्र तेच बोलले डॉक्टरांनी बघित ेलेलंत कारण की शवासला प्रॉब्लेम येत होता मग तेव्हा ज्याला- ना मला पहिल्यांदा भेट- मग डॉक्टर पण आले ना बघायला तेव्हा डॉक्टरांनी विचारलं गंंद कोणी लावलं याला आता एवढंच लहान बाळ गंध का लावलं म्हट गं हा आप गंध नाही लावलंय त्याच म्हणजे जन्म झाल्यापासूनच तसा आहे.
हा ना
ते
जन्म तास मा तस आलेला हाय ते.
हो आणि कस माझ्या सासऱ्यांचे पप्पा ना म्हणजे प्युअर माळकरी होते, म्हणजे - - लसून ह नाही चालायचं त्यांना. म्हणून हात हात तसाच. एकदम जेवणात तिखट, मीठ एकदम प्रमाणात असलं तर जेवतो.
ह. हा ना. बसं सगळ्याच गोष्टीवर एकदम त्याचे तेचहे बल क्षण पूर्ण - -
आणि तू आता एक वर्षाचा असताना तू भाजी पोळी भाकरी सगळं खातो.
सर्वच खायला लागला.
गोड नाही आवडत तिखटच खातो तो गोड जर दिला त्याला प्रसाद दिला ना प्रसाद म्हणून प्रसाद खातो. नंतरच खातच नाही.
लएच गोड नसेल.
दर वेळेस नाही खात. आता आम्ही स्वामींच्या केंद्रात गेलेलो ना आक अक्कलकोटला गेलेलो तिकडे प्रसाद शिरा होता ना. शिऱ्याच एक कण खाल्लं - -
हम्म. तर सदा सारखाच खाल्ला.
म्हणून घेत बाकी नाही खाल्लं. त्यानी वरण भात खाल्ला तिथे. पण बाकी नाही. दुसरं गोड नाही घेतलं.
हा तर त्या वयाच्या वयाचा वि चार केला तर खच म्हणजे त्याचे गुण बघता खूपच - -
तेच ना सगळे मो खरंच मोठ्या माणसांसारखे मीठ कमी असलं त खाणार नाही जास्त असलं तरी खाणार नाही म्हणजे - - एकदम प्रमाणात असलं ना तो बरोबर - -
त्याच्या त्याच्या हिशोबाने.
तस जसं त्याच- -
चांगलंय म्हणजे ते तुमच चांगलं जुने आलेले
हम्म हा. अ अनपेक्षित हे ना. ह्याच्याच वयाचा म्हणजे माझ्या नंदेचा मु आता त्याच्या नी याच्या सवपी खूप वेगळ्या आहेत. हा देव धर्म करेल - - तो फक्त साइट काढेल. डायरेक्ट अपोजिट हे एकमेकांवर जीव तर एवढा पण अपोजिट आहे फार. हो. हा देव उचलून ठेवतो देवघरात आणि तो देव उचलून काढतो.
असेल.
हो. तेच ना.
ते त्या मनात असतील ना भाई हा किती हुशारयं. किती छान वागतो. किती छान राहतो. खेळतो. हम्
छान आहे आणि तर किती किती दीड महि अंतर माझ्या सख्यानंदेचा - -
चेतना ते. हं. तेच ना एकाच साइजचे आहेत पण
हम्
फरक पडतो. ते जुन माणूस आलेला असल्यामुळे त्याचे बरेच गुण मी ते जुळते ना त्यांचे.
हो तेच ना.
हम्म.
ओके चालेल. चला मग बोलूया आपण नंतर हा हा येस येस ओके हो.
बोलु.
वाटलं तुमचं स्वयंपाक घ्या करून डा स्वयंपाक घ्या करून आपण परत बोलून थोडा टाइम देऊ फ्री झाला करा मग मला कॉल ह येस ओके हा बाय